हा सर हां ये हा तुम्ही थोड चहाला वगैरे बाहेर पडला ना. किंवा एखाद कॉलेज बिलेज तुमच्या आजूबाजूला काहीतरी असेल तर तिथ मिळून जाईल तुम्हाला अभ्यासिका दिगी रोड माहित तेना मला ते आजूबाजूला मिळेल एखादी अभ्यासिका मिळेलच.
हां शोधायला लागेल.
हम्म ते वातावरण एकदा अभ्यासाच निर्माण झाल ना मग ते ब थोडस हे होत रूम मध्ये किंवा आपुण घरी असतानी आता मी दोन्ही पण गोष्टी करून बघितल्या. केलेल्या. मी पण करायचो पहिले अ टू बीएचके घेतला होता आम्ही आलो तेव्हा आणि एका रूम मध्ये अस एक दोघ एक दोघ करून आम्ही रूम मध्ये टेबल खुर्ची टाकून आपल व्यवस्थित गॅलरी वगैरे बघून अस रूम ठेवली होती.
आणि पण ते काय होत शेवटी आपण एकट एकट एकट एकट थोडस जाते तीन चार दिवस तुम्ही मस्त जोशमध्ये करताव.
पण नंतरचा विषय थोडुसा एकट्या एकट्याने थोडस ढील्ल पडत माणूस. कारण थोडी स्पर्धा वगैरे बाकी गोष्टी हां थोडी स्पर्धा वगैरे बाकी गोष्टी तुम्हाला अंदाज येत नाही. जर त्यांनी अगोदर केलेल असत ना वातावरणमध्ये म्हणजे या अभ्यासमध्ये केल असत तर मग ते चांगल होत. अगोदर केल्यानंतर सगळी आयडिया असते. की मला कुठल्या नोट्स वाचायच्या आहे काय करायचय कुठल हे करायचय मग त्याच्यानुसार ते व्यवस्थित होत.
आता त्यांच ते टेटची एक्झाम होती ना मागे लॉकडाऊन नंतर आली. ती मोठी भरती होती तर त्याच्यामध्ये. त्यांना नाईंटी नाईन पडले होते अजून पाच दहा मार्क पडले असते तर ते झाल असत सिलेक्शन. राहून गेल म्हणजे ते त्यांच कॉ जॉब बी चालू होता तेव्हा.
हा पेपर फुटल्या वगैरे वगैरे ती चर्चा झाली तो का?
नाही नाही त्याच्या अगोदर.
त्याच्या अगोदर ओके ओके ओके ओके अगोदरची.
हा ती मोठी भरती निघाली होती तेव्हा टेटची.
हो हो हो हो.
हा मग ते कसय ते त्यांचा त्यांचा जॉब चालू होता तेव्हा मग ते जॉब करता करता करत होते पण त्या जॉबमध्ये त्यांनी एक दोन महिने गॅप घेतला असता तर कदाचित झाल असत.
हा मग ते तस अस व्यवस्थित आपण पूर्ण वळेतला जॉब म्हणजे कठे जॉब सुरू होता अस पूर्ण वेळ नाही मिळत.
हां तेव्हा टीचर टीचरमध्येचय ना ते
ओके तेव्हा ऑफिस तेव्हा सुरू होता का अभ्यास टीचरचा पण.
हां हां हां ते चार पाच वर्ष झाले पहिले हो पहिले ते ऍक्च्युली सीबीएसई प्रायव्हेट स्कूलमध्ये होते मग नंतर गव्हर्मेंट स्कूलला कॉन्ट्रॅक्ट बेसिस वर. चालू केल त्यांनी काम.
नाही चांगलंच आहे. जॉब समोरून पण कस आहे जॉब समोर पण पण एवढं जास्त जास्त नसेल ना किती पाच-सहा सहा तास.
हां एवढं हां सहा सात तासात होऊन जातं.
हां सहा सात
आणि मी त्यांना काय म्हटलं की जोपर्यंत वय वय आहे तोपर्यंत प्रयत्न करत राहा.
बरोबर आहे.
हां नाही झालं तर नाही झालं, झालं तर झालं.
आता सध्या काय झालंय, नाही नाही संधी आता सध्या चांगली आहे कसं आहे आता अ जवळपास अजून तलाठी ह्या भर ती मध्ये ॲड होतील आता पहिले कसे व्हायचं या सरळ सेवा एक्झाम वेगवेगळ्या व्हायच्या सगळ्या. हे वेगवेगळ्या एक्झाम व्हायच्या यांच्या कस दहा वीस दहा वीस जागा निघायच्या पन्नास जागा निघायच्या मग आपल्या इथं कास्ट वाईज परत एक एक दोन दोन जागा राहायच्या.
मग ते आता काय झालंय आता त्यांनी काय केलं ते सगळ एम पी एस सी कड दिल, एकत्रित एम पी एस सी नी पहिले काय व्हायचं डिस्ट्रिक्ट वाईज पण एक्झाम व्हायची तलाठी चे. म्हणजे हे जिल्हे वाईज व्हायचे एक्झाम हां मग झाल्यानंतर ते कट ऑफ पण वेगवेगळे जायचे मग तो अंदाज येत नव्हता सगळा कि किती जाईल. काय जाईल आता तसं नाही होणार आता एकच पेपर असेल सगळ्यांना. आणि पूर्णपणे कट ऑफ पण एका पद्धतीनेच लागेल. जेवढ्या जागा आहेत त्या कन्फर्म, आणि यामध्ये त्यांचं ग्रॅज्युएशन कशात आहे?
त्यांच इंग्लिश मध्ये आहे इंग्लिश बी ए इंग्लिश.
बी ए इंग्लिश आहे का ओके म्हणजे आता जनरल बी ए वाले. ग्रॅज्युएशन आहे ओके तर त्यांना म्हणजे सगळ्याच सगळ्या स्पर्धा बसतात आता याच्यामध्ये काय होणार सरळ सेवामध्ये त्यांनी आता ग्रुप सी मध्ये क्लर्क वाल्याच्या पोस्ट होत्या त्यांच्याकडे टायपिंग आहे का?
नाही टायपिंग नाहीये.
नाहीे आहेत का ओके मग तरी कट ऑफ एकत्र मिळूनच लागणार आहेत सगळ्यांच्या. आणि अजून जे आता येणार आहेत आता ग्राहक संरक्षण आयोगाच्या पण त्यांनी काहीतरी वीस तीस जागा ॲड केल्या अ आता ते फूड आणि सप्लाय आपल्याकडे डिपार्टमेंट आहे बघा एक
फूड आणि सप्लाय इन्स्पेक्टरच्या जवळपास दोनशे जागा अजून त्यामध्ये ॲड होणार आहेत. दोनशे ते दोनशे पन्नास वगैरे जागांच चालू आहे. येस येस आता ते हां ते पण सेपरेट व्हायची आता ती पण इथेच येणार, ह्यामध्येच येणार आहेत ती जागा इथंच येणार त्या.
अच्छा!
हो आणि अजून दोन-तीन डिपार्टमेंट आहेत. की त्यांच्या जागा आता ही सगळं एकत्रित एम पी एस सी च घेणार ती एक्झाम.
हां वन संरक्षणच्या पण सेप्रेट निघायच्या जागा.
हां येस येस. येस सगळ ते निघायच्या आहेत ना ते हळूहळू हळूहळू आता इकडच येणार आहे त्यांच्याकडे.
अच्छा!
आणि ह्या हां ते त्यांची प्रोसेस चालू आहे. पूर्ण बवण्याचा डिपार्टमेंट वाईज ते बनवता आहेत आणि हळूहळू ज जागा त्यांच्याडे येत आहेत तसं तसं ते एम पी सी जेड पाठव
अच्छा.
मग हे सगळं एकत्रित एवढे जे झालं तर मग ते सात आठ हजार जागाकडे जाऊ शकते भरती.
हा हा म्हणजे बऱ्यापैकी वॅकन्सीस असतील.
नी असा मग बऱ्यापैकी ते एकत्र झाल्या एक्झाममुळे मग ते बऱ्यापैकी वॅकन्सी आणि सगळ्या मुलांना त्यांच्या बऱ्यापैकी करताय त्यांना चान्स मिळू शकतो.
. हम्म तर ते लू ठेवा ऑनलाईन मिळून जातं काही तुम्ही इकडं तिकडे वगैरे येण्याची पण गरज नाहीय. त्यांना क्लास जर वाटलाय की मला एखादा सबजेक् ट वगैरे होत नाही चांगला व्यवस्थित होत नाही तर ऑनलाईन सगळे खूप सारे हे अ बॅचेस आहेत. अ आमचेच एक महेश घारगे म्हणून सर आहेत अ अ रुक्मिणी ऍकॅडमी म्हणून त्याने सुरू केलेली आहे ऑनलाईनच आहे त्यांचा पण आता त्याने काय बेसिक बेसिक लेक चर पण टकले फक्त नव्याण्णव रुपयाला ऐप मध्येत.
ओके.
त्या आणि छान शिकवतात ते मी त्याची तुम्हाला लिंक पाठवेल अ तुम्ही त्यांच बेसिक लेक्चर एका दिवशी हा ऍप त्यांच त्याचा डाउनलोड करून
हां.
तुम्ही त्यांना हे करा अ ब अ ते बी आणि सी ची त्यांची एक बॅच आहे आणि त्यांनी चांगलं घेतलंय एस टी पॉलिटी वगैरे आणि एवढी जास्त फीस पण नाही ठेवली त्यांनी स
ह
हळूहळू हळूहळू अजून त्यात व्हिडिओ पण ऍड करत जाणार.
आ हो.
आणि युट्यूबला पण तुम्हाला चांगले क्लासेसवाले काही शिकवणारे कन्सेप्ट वगैरे चांगले मिळ तात म्हणजे चॅप्टर वाईज जर टाकलं ना त्यांनी प्लॅन केला ना की बा पॉलिटी तर मंग ते हा पॉलिटीचे सगळे प्रश्न येऊन जातील तिथं ते मिळतं युट्यूबला पण चांगलं मिळतं. असं शोधत राहायला बोर झाल्यानंतर तर मिळून जातं.
त्यांनी पहिले ते करिअर बिल चा का क्लास केला होता ते सी टेक च्या टाइमाला ते सेंट्रल ची आहे ना ती एक्झाम टीचरची म ती करिअर बिल च्या त्यातून त्यांनी ती पास आउट केली ती एक्झाम.
ओके.
कारण की ती एक्झाम दिल्याशिवाय टेंट ला बसता येत नाय ना.
हो.
हा मग त्यानंतर मग त्यांनी हा हेस बाकीच्या आपल्या महाराष्टीच्या महाराष्ट्राच्या ज्या एक्झाम होत्या म्हणजे टी ई टी वगैरे साठी म त्यांनी इगनाईट त्यांनी कडूनचे शोधलं की ते चांगलं आहे म्हणून.
हा इग नाइट आहे सध्या मार्केटमध्ये. त्यांनी ग्रुप सी आणि ग्रुप बी ची बॅच सुरु केलेली आहे पूर्ण. आणि त्यांनी फीस आणि बाकी गोष्टी पण ले ठेवल्यात आणि स्टाफ जसं देतात ते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
. चांगले देतात असे बाकी ऐप वाले पण ते तुम्हाला स्वस्त मिळून जातील. तसे कारण ते पण नवीनच आहे थोडे अशे
नाहीं आणि कसं आहे आंता तो मी त्यांपळी मं त्यां हां आणि तुम्हीं त्यां फील्ड मध्येचं आहांत ते तुम्हांला आमच्यांपेक्षा जास्तं माहीती असेल
हां त्यामुळें ते पणं हांय चांगले त्यांनी पणं चांगला घेण्यांचा वगैरें प्रयत्नं केलांय त्यांचे अहो तरं तुम्हांला कांहीं पहिले लेक्चर बघूंन ब बघां त्यांना म्हणे कुठेतरी युट्यूब लां वगैरें किंवा त्यांच्या ऍपला जे लेक्चर्स मिळालं फीवाले
मगं एक दोन एक दोन लेक्चर त्यां सब्जेक्टचे बघूं द्या म्हणजे त्यांना जरं वाटलं की हे चांगला घेतायेतं आणि ते समजतं आपणं तरं मगं बॅच लावां कारणं कुठे कुठे त्यां ऍपला पणं गेलां तुम्हीं कांहीं फ्री लेक्चर्स असतं आणि ऑनलाईनलां गेलं युट्यूंब लां वगैरें पणं त्यांचं एखादं लेक्चर वगैरें असतंच असतं तरं मगं ते थोडं जरी चांगलं हा आपल्याला ज समस्त एखांद्या्यक्तीचं तरं घेऊन टाकां कारणं आंता बॅचेस खूंप सारे स्पर्धा परीक्षांमध्ये
हां त्यां आम ते विजय सरं म्हणूंन आहेतं नां स्वंतः शिपेटेत त्यांच्याकडे पणं गेले होते कां मलां पणं ते व त्यांचे कांहीं युट्यूंबर व्हिडिओ बघितल्या मलां त्यांच शिकवणं थोडसं वेगळं आणि कांहीं तरी युनिक वाटलं
ओके
हां म्हणजे मी तरं नाहींये त्यां फील्ड मध्येचं नाही तरी पणं मी कधीं कधीं बघायचं म्हणजे त्यांचे व्हिडिओ
हां बरोबर आहे नां ते आपल्यांला कोणाचं समजतं कोणांला कोणाचं हे होतं स्किन म्हणजे आपणं एकदां युट्यूंबला व्हिडिओ बघूंन किंवा आपला बघूंन जरी केलं तरं मगं ते बरं पडतं वंट वगैरें कां तुच्याकडे सगं फेमस वगैरें कां इकडेगेईला हॉटेल बिटलं कांहीं नं वगैरें खांतात तुम्हीं
हां आमच्याकडे जगदंबा हॉटेल आहे नां तिथं देखीलकडे
देखीकडे कां फेमस जगदंबा ओके ओके जगदंबा म्हणजे आपलं हे इकडं खेडसिवापूरवालंच एकदंम वालां क ते
मगं कायंम आहे बाबां पणं ते आयफी एमस आहे तिकडे पणं आमचे
ओके ओके ओेओके तुमच्या कां आंता फॅमिली असल्यांमुळे तुमचं कांहीं जाणं होतं नसेल घरीचं
हां जास्तं नाहीं जाणंवतं कधींतरी
बरोबर आहे.
हां
हो
हां आणि जळगांवचे तरं आहे मी तरं जळगांवचे तुम्हांला माहित असं केरी फेमस आहे मगं जळगांवला
हो
केडयां हां वरणंपट्टी पणं आंता वरणंपट्टी तरं आहेचं
आपल्या पुण्यांमध्ये कुठे मिळतांत तं अरुंण भट्टी सांग तुम्हांला माहिती आहे.
वरणंपट्टी बघां तुम्हांला सांगतो तुम्हीं सांग इकडे कधीं गेले कां सांगवीरे अं नच्यां पुढे हां मगं तिथं जरं संध्याकाळी जरं गेले नां तरं तिथं चौपाटी साई चौकांत हां ते कसं आहे सांगवे पुरं महाराष्ट्र तिकडे जळगांवचे बसले नां तिकडे सगळें कांद्याचे लोकं आहे तिकडे जळगांवचे जास्तं आहे मगं तिकडे त्यां चौपाठीवर तुम्हांला वरणंपट्ट खूंप छांन भेण प्रॉपर तुमाला जळगांवचा फील
ओके आपलं कुठं सांगवीचा चौक कुठलां म्हंटला
हां साई चौकांत चौपाटी आहे हां खाऊं हो. चौपाटीत येतात ते. तुम्ही गेले कोणाला विचारले ते. टाइम तुम्हाला ऑटोमॅटिकच कळून जाईल तिथ.
ओके. हा. तिकडं आहे कधी मधे मित्र आहे आमचा. जाणं होतं तिकडं.
हा. हा. हा. परत लक्ष्मी रोडला पण आहे क सर लक्ष्मी रोडला. त्याच नाव नाही, नाव नाही. हा. हा. हा कारण मी- खूप वर्षापूर्वी खाल्लं होत तिथं.
ओके ओके. लक्षुमणला कोण्यत्या ठिकाणी? नेमकी लक्षुमणला जात असतो आम्ही या अधून मधून.
हा. त्या- ॲक्चुली लक्ष्मी रोडला कुठलं एक्झॅक्टली कुठं ये, ते मला आता आठवत नाही. कारण मी खूप वर्षापूर्वी खाल्लेलंय. मी बॅचलर होतो तेव्हा. कारण माझ ऑफिस तिथ जवळच होतं ना. रोड ला ऑफिस होतं माझ.
हा.
त तेव्हा मी - आम्ही मित्र मित्र गेलेलोय तिथं. पण एक्झॅक्टली ते नाव वगैरे- नाही आठवत हॉटेलचं कुठल्या आणि काय लोकेशन होतं त्याच.
ओके. ओके. ओके. म्हणजे टेस्ट चांगली होती.
हां. किंवा कर्वे रोड ला कर्वे रोडकडे गेले ना तुम्ही?
तसं मिळतात सर. तसें नाही तसे आहे ऐकलं आहे. कर्वे साईडला एक दोन ठिकाणी पण मिळतात.
हा. हां.
पण त्यांची जी टेस्ट आहे ना? ती टेस्ट तशी मिळत नाही आप -
हां. म तुम्हाला ते सांगवी मध्येच मिळेल प्रॉपर. कारण कसं आहे आता आम्ही जळगावचेच ए ना? हा. जळगावचेच ए तर आम्हाला ते खाल्ल्यावर लगेच- त कळत जळगावची टेस्ट आहे म्हणून. कारण ते बनवणारे जळगावचेए. आणि त्याचं मटेरियल बी जळगावहून येतं सगळं.
हा तस. हा तस प्रॉपर साईजच आपलं असल कि ते बरं वाटत. इथ नाही तर मग तेलमध्ये करणार किंवा जास्त च हे करून ठेवणार. की बुवा जास्तच सोड का तिकडे हे करणार. हा. ते तळण्याच प्रकार आणि ते सगळं ते टेस्टच बिघडते त्यानी.
हा आणि ते बनवण्याची पद्धत बी तुमची चेंज झाली ना? तरी पण ती टेस्ट चेंज होईल.
हा. बरोबर ते बंद होत. मग ते आपल्याला नाही इच्छा होत अस हे करायची.
हां.
हम्म. त्यामुळं. बाकी. जॉबचा तुमच टायमिंग काय असत मग जॉबच?
आमचं सात ते दहा. सकाळी दहा ते संध्याकाळी सात.
ओके ओके ओेके. आणि शनिवार, रविवार सुट्टी?
हो. शनिवार, रविवार सुट्टी.
बरंय की मग. आत्ता फ्री, बोलायचं परत कॉल घ्यायचा आपण? कि थोड्या वेळाने वगैरे घ्यायचा?
हा. थोड्या वेळाने. दहा म्हणजे एस एम एस करा किंवा मी करतो.
ओके. ओके. ओके.
हा. पण मी कंपनीत ए ना आता? म कंटिन्यू फोनवरच असल की मग ते.
चालेल. चालेल. हा. चालेल हो. चालेल. तर तुम्हीच करा ना. तुम्हीच फ्री झाल्यानंतर. मी आता खाली चहाला वगैरे जाणारे. तुमचं झालं की तुम्ही मेसेज सोडा. मी जर फ्री असेल तर तुम्हाला ओके करतो. हो ठीके चालेल. हो चलो बाय बाय.
ओके बाय.
ओके ओके बाय म.